हॅलो हा
बोल की, अ हं
ओके सुरुवातीला कनेक्ट हे झालं नाही काय डायरेक्ट सबमिट झालं ना
पहिल्यांदा तर आता दोन कॉल माझे तुमच्या वेळेस आणि ते तुम्हाला नंतर मी केला तुम्ही मला केला. त्यामुळं ते किनी दोघींच पण सबमिट झालं.
व्हय व्हय व्हय व्हय त्याच्यामुळे बहुतेक वेळ व्हायच लागलं, पहिला कॉल करायच्या दिना ते तसंच व्हाय व्हाय लागले माझ प्रत्येक हेला तंस व्हालंय, काय प्रॉब्लेम यालाय काय माहित.
ते लॉसच आहे की, मग असं होतय.
होय लॉसचच हाय.
हम्म! आणि असं आपला हा कॉल चालू असताना कोणाचा दुसऱ्याचा कॉल, रिसीव्ह करायचा नाही मग हे तीकडूंन डायरेक्ट कॉल कंट होतोय.
नाहीं मुळांत म्हणजे असं कोणचं नाहीं आमच्या जे जं ओळींच्या आहेतं नां मनं म्हणजे तुम्हांला येतांत नां कॉल त्यामुळें होतं. ते सोंडा मुळांत आम्हीं कुणांला असं नाहीयं त्यांम
कॉल येतील नांमी त्यांनच कटचं करूंन टाकतोय ते कसं झालं मी केलं आंनी तुम्हीं एकदंम कॉल केलां की मंग माझे दोन कॉल असेच सबमिट झाले.
अं हः हां मंग माझे पणं तसेच झालेत वाटतं कायं कारणं कायं नसतांना. अंसू घ्यां आंता इथूंन पुढे हे करूंया. एक मध्यें थोडां पांच मिनिटांचा गॅप करूंन जरी केलांत नां चालते तसं कांहीं हरकत नाहीं मंग
चालतंय सोंडा किती कॉल झाले तुमचे किती कॉल राहिलेत अजूंन
मांझे अजूंन नं आंता वे असेच हे झाले सत्तरा आंय थिंक झालेत वाटतं
हम्मं हम्मं
हम्मं तुमचे
माझ्यां आंताशिक किती झालेत आंत्ता माझ्या दहा झाले ते पणं आंता तीनं कॉल असेच व्यस्तं गेलेत
अनं माझे माझे त्यांतले किती चार वेस्ट तसेंच गेलेत बांकी- चे आहेतं मंग हम्मं मंग कसे आपल्या ओळखीचे असेल नां बोलतां पणं व्यवस्थित येते ओळखीचे नसेल नां कायं बोलायचं कायचं कळतं नाहीं म्हणूंन पहिल्यांदा ओळखूंन करूंन आम्हीं मेसेज वरचं हां म्हणजे आणि फ्री बिझी असलेत नां त्यांनी व्यवस्थित बोलतं पणं नाहीत असं होतं त्यांच्यापेक्षा अं अं अं त्यांच्याशी पहिल कम्फर्टेबल आहेतं की नाहीं फ्री वगैरें असल्यांवर कि मंग बोलतां येते व्यवस्थित
हम्मं मी पणं आंता ते पणं आंता मी पणं मलां पणं कोणं बोलतं म्हणूंन नव्हती कायं मंग मी ग्रुपलां मेसेज टाकल्यांवरती आंता सगळेजण स्वंतः मेसेज करायंला लागलेत
हं ते झाले म्हणूंन म्हटलं ग्रुपलां हां ते ग्रुपलां मेसेज टाकल्यांवरच माहिती होते नां नांय यांच्यामध्ये कसं जेटन्स पणं आहेत नां मंग ते लेडीजला आपणं कांहीं पणं कसं बोलूं शकतोय नां म्हणजे टॉपिक कुंठला पणं निघतोय लेडीजलां सांगायला लागतं नाहीं पणं जेंट्स असेल तरं कायं टॉपिक कोणत्यां टॉपिकवर बोलायचं कळतं नाहीं
हम्मं मंग तेचं कसं झालं
मंग आंता तुमचे आंता बरेचं आहेतं तुमचे पणं नां
हम्मं
हां हां हां हां तुम्हांला कोणते टास्कं यायंला लागलेत कायं मंग
टांस्क यायंलेत की
कोणते यांयला लागलेत
अ कोणते ऑडिओचेच की
चालूं आहेतं तुमचे
हां म्हणजे अं टायपिंग नाहीं आहे ट्रान्स्क्रिप्शन नाहीं आहे मांझा अजूंन चालूं
हां मं मंग कायं अं मं ह्यांचं कायं बरं ऑडिओ चालूं आहे कायं रं ह्यांच चालूंय व्हॅलिडिशनचं चालूं आहे तुमचं
चेकिंगच चालूं आहे फक्तं
मंग तेचं की व्हेलिडेशन चालूं आहे नां तुमचं
हॅलो.
हॅलो हा ऐकू येतयं काय माझा आवाज येतोय.
हां बोला की
नाही तुमचं तुम्ही व्हॅलिडेशन करताय की ट्रान्सलेक्शन करतायसा
व्हॅलीडेशन.
ओके मग चालू आहे तुमचं माझंच बंद आहे मग माझं नाहीये चालू पन्नास आले होते त्याच्यानंतर आलेलेच नाही येत.
हा हा हा
हम्म तुमची किती झालेत मग आतापर्यंत
आमचे आम माझे होय आता दोनच झाल्यात बघा दोन टास्क झाल्यात
होय काय म्हणजे आत नवीन हाय का तुम्ही
हा आता जस्टच आता हे कॉलच टास्क चालू झाला ना नवीन दुसरा फॉर्म भरायला आलता तेव्हापासूनच मी
हा हा म्हणजे तुम्ही आता आला त्याच्यामुळ हा त्याच्यामूळ नाही तर आमचे टास्क तर आता सगळेच सगळेच बंद आहेत कोणतेच येईना झालेत आता उद्या उद्या पासून चालू होईल मे बी कारण की उद्या आता सॅटर्डे आणि संडेला सुट्टी असते ना
हा हा हा
हम्म आता उद्या होईल चालू.
सॅटर्डे संडे सुट्टीच असत्या होय कंपल्सरी.
अ त्यांना म्हणजे कंपनीला असते म्हणजे टास्क येत नाही म्हणजे ते त्याच्यामध्ये जरा जे आपले वरचे आहेत ना आपले सर वगैरे त्यांनी अ सुट्टी असते ना त्यांना ते प्रॉब्लेम सॉ करण्यासाठी वगैरे मग त्याच्यामूळ मंडे पासून नवीन स्टार्ट चालू होतय व्यवस्थित रुटीन मग ते मी पण आता पंधरा दिवस झाल चालू केलय. मी पण काय आधीपासून नाहीये हम्म म्हणजे पंधरा दिवस म दोन आठवडे तीन आठवडे तरी झालेतच.
हा हा हा
हम्म आहे चांगलं घरी बसून काय तेवढंच आपलं हे होतय.
होय
हम्म हम्म स्वयंपाक येतोय की नाही?
स्वयंपाक येतोय की.
हा हा ह म्हणजे आता मुली जे शिकत त्यांना जास्त शक्यतो येत नाही ना नुसता म्हणजे क शिक बाहेर शिकणारे वगैरे असत त्याच्यामुळे त्यांना येत नाही ना
हॅलो
हा बोला ना
स्वयंपाक कसा येतोय आपली चपाती, भाजी, भाकरी वरच आमटी तेन सगळ येतय पोळी तेवढी येत नाही.
नाही असू दे नाही येत मुळात भाकरी येत हे महत्त्वाचं आहे.
हम्म करायला येत्या भाजायला येत नाही कडक होत्या माझी भाकरी.
अच्छा अच्छा अजून लहान आहे त्याच्या मूळे होतंय गे नंतर अस जरा होतोय तुमचं परत हम्म.
आम्ही पण लाहान म्हणजे आम्ही लग्न च्या आधी आम्हाला आम्ही आपासूनच करते त्यामुळे हे काय नाही आलं. मी पण लग इतर मग पोळ्या शिकले करायला नंतर मला पण येत नव्हत्या मी खायतच नव्हते त्याच्यामुळे करतच नव्हतो असा विषय होता.
हम्म नाही आम्हाला खायला आवडत पण करायला येत. नाही असा विषय आहे.
गोड आवडत नाही मला तीखट आवडत त्याच्यामुळ पोळ्या कधी आई माहे आईकडे असताना कधी केलेच नाहीत.
हम्म आमच्यात तेलाच्या पोळ्या करतात त्यामुळे आवडते आम्हाला.
हा आमच्यात पण तेलाचेच असतात पिठाच्या नसतात.
हाहा.
हम् आणि आमच्यात निवदाला वगैरे म्हणजे कोणतंही असलं ना प पोळ्याच कराव लागतात ना. इकड सासरी त्याच्यामुळ सवय पडली आता काय वाटत.
हम्म तुमचे मुलं छोटे आहेत कि मोठे आहेत?
आहे लहान आहे आता दुसरीला आहे. एकच आहे मला हम्म हो हो एकच आहे. भाऊ तुला लहान आहे की मोठा आहे मग?
मला लहान आहे भाऊ आता ते जी बारावी चालु आहे.
अच्छा अच्छा तु तुम्ही मोठ्या काय सॉरी मध्ये तू. तू व्हायला लागले ते स माझ्या नंदा आहेत ना म्हं तुमच्या तुझ्या हा. तू ज्या ह्याच्याच आहेत ना त्यामध्ये सारखं या लागल्यात.
नाही आता कितीच दोघी तिघी पण आहेत ते आपण असंच बोलतात काय प्रॉब्लेम नाही एक दोन कॉल झाले की नाही होत ते बरोबरच जुळून येते हम्म.
तुझं हे म्हटलीस ना त्याच्यामुळे कसं होतंय तुझ्या इ्छ्याच माझ्या नंदा पण आहेत आणि मुली पण आहेत ना आमच्या घरा समोरची तशाच आहेत ग एकदम त्या सारख्या असतात वहिनी वहिणी करत येतात ना त्याच्यामुळे ते अरे तू म्हणजे आग तूग च होत. ते त्या बोलींसोबत ते तसच यायला लागलं तुझ्यासोबत.
हम्म हम् चालायच. एवढं काय आता मोठ्या बहिणीसारखं समजायचं. फक्त एवढीच की ओळख कधी कधी बघित आपल्याला नाही ओळख नाही त्यामुळ काय नाही. एक दोन कॉल झाले की नाही त्यामुळे काय वाटत नाही आणि आपल्या लँग्वेजच्या असल्या नेमका काय वाटत नाही हम जरा लँग्वेज वेगळं पडली तर मग जरा असं ते जरा असं वेगळं वाटतंय.
हम ऍक्च्युली मला पण कस होत. ते माझं माहेर म्हणलीस तर कोरोची आहे आणि सासर म्हणलीस तर निपाणी आहे. पण माझं कर्नाटक येतय पण मोस्टली मला कर्नाड कन्नड भाषा काही येत नाहीय. सगळं क्वालिफिकेशन माझं मराठीमध्ये झाले ना.
हा हा.
त्यामुळे मराठी प्रॉपर आहे कन्नड मला येतच नाही आमची बांड्रीवर आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झालेला आहे कर्नाटकचा हूं!
आम्ही पण कर्नाटकचेच आहे, पण आ आमच्या घरात सगळ्यांना येत ते कन्नड फक्त मला बोलायला येत नाही, कळतय कन्नड.
असं आहे व्हयं म भारीहेकी मला ते पण येत नाही थोडं, थोडं बोलायला येतय, थोडं म्हणजे मग थोड, थोडं समजतय. पन यातर मोस्ली असं नाही आम चीं त सासरी कुणाला माझ्या सासूबाईंना तेवढं च येतय कन्नड म त्यां माह त्यांचं माहेर गळत गाय ना त्या-त्यामुळ त्यांना येतय कन्नड ममा, माझ्या मम्मी च्या घरी म्हणलीस, माहेरी म्हणलंस तर. पप्पा आमचे कन्नड बोलतात, मम्मींना मा-माझ्या आईला. मराठी म्हणजे कन्नड येत नाही बोलता पण समजतय सगळं हूं. माझ्या बहिण बा आहे बघ, बहिणीला दिलेय त्याच्यामुळ ती श-शहापूरला असते. तिला मराठी पण येते आणि कन्नड पण येते तिकड जाऊन शिकली ती.
हूं हूं हूं!
हूं पण चांगलं असतंय कन्नड पण बोलायला भारी आहे जसं म्हणाय गेलीस तर.
काय ते?
क विषय भाषा कन्नड म्हनलं ग.
हा कन्नड भाषा होय. नाही येत नाही, असं लगेच बोलायला येत नाही ते.
नाही, नाहीत मराठी सारखं नाहीये सोड काय पण म्हण मराठी ते मराठी.
हूं लगेचच रुळत नाही, वळत नाही भाषा ती.
वळत नाही हा.
आणि ते काय लिहिलेलं तर कायच कळत नाही, नुसतं सगळं जिलेबी दिसतय समोर.
होय!
हूं!
कितीपर्यंत जागे असताय मग तुम्ही.
आहे अकरा पर्यंत असते की, असं काय नाही झोप आली तर झोपायचं कधी अस टायमिंग अस काही नसतय. हूं तू?
मी आ माझं पण काय झोपायच टायमिंग नाही, लास्ट बारापर्यंत असतोय बघा.
हा हा हा आपलं पण टायमिंग झालं बघ आत कट कर आणि हे करतेस काय बघ. एक थोड्या वेळाने लाव तुच हा!